हॅलो.
काय करालाय?
काय नाही बघा बसलोय. तुम्ही काय करायलाय?
स्वयंपाकाला फोडणी घाललूय.
लवकर स्वयंपाक!
जरा उपवास असल्यामुळे, कसं लवकर सोडणार ना, मग लवकरच करायचं म्हणलं.
हा, हा, हा.
मग त्यामुळं चाललय, म्हणलं जरा काम तर आवरावं परत वेळानं म्हणलं की, नको वाटतयं.
होय, पटकन आवरून घेतलेलं बरं.
पटकन आवरून घेतललं पण, आणि कसं सकाळपासून काय खाल्लं नाही, त्यानं आता भूक लागले त्यामुळे, आता कधी उपवास सोडणं असं झालंय.
होय.
मग त्यामुळं, आता आवरावं म्हणलं म्हणजे, लागलीच सोडता येते ना लवकर सात साडे सातलाच सोडायचा. आजची वाट बघायची, काय कॅपसिटी नाही. होय, शनिवार करते.
हा, हा.
काय चाललंय आणि?
काय नाही बघा, मुलं आली शाळेतून, त्यांना चहा करून दिला. जरा भडंग खात बसल्यात. चालू असते काय तरी काय. मुलगा आठवीला आहे. मुलगी सातवीला आहे.
बरं आहे.
होय, मुलगी माझी एक वर्ष अगोदरच गेली शाळेत.
असं हाय वय पण, बरा लवकर गेले ते.
तिला, दादू शाळेला जातोय मग मी का नको. दादूला घालवलंस मग मला का नाही. मग मी दादू बरोबर जाणार.
आज कालची पोरं शाळेला जायला मागत नाहीत. ही भारी आहे पोरगी जायला तर मागालाय तुमची.
होय, दादू बरोबर जाऊन बसणार म्हणली, ती बसली तब्येतीने पण जरा होती. त्यामुळे मॅडम म्हणल्या चालते असू द्या. घ्या आणि वय पण बसलं बसतेच की, एवढं काय म्हणून लहान नाहीत.
माझ्या मैत्रिणीच्या पोरी रडत्यात जायला मागण झाल्या आता तेच चाललंय रोजच, रोज म्हणत्यात झिगझिग करायला लागलीया पोरांबरं, पंधरा तारखेपासून चालू झाल्यात ना त्यांच्या पण, म्हणत्यात रोज जाऊन आम्हाला बसायला लागालयं म्हणालागल्यात. एक नंबर काम झालं. तुमच्या पोरगीच तर उलट बसत्या तर ती निदान. या, आमच्यातली वैतागल्यात.
आमची काही दमवत नाही. आमची व्यवस्थित जातात शाळेला.
मग, आज सांगायाचं, माझ्या मैत्रिणी वैतागल्यात म्हणत्यात, पोरं ऐक ना झाल्यात, रोज त्यांच्या सोबत जाऊन बसलोत आम्ही घरातली काम कधी करायची म्हणा लागलं आहे
होय बसऱ्यावर काय कामच होतय त्याना
आणिमुळेच की त्यांच्याप जर शळद बसाय लागलं तर मग घरातली कामं कधी अवरणार आप
होय तसच होतंय तर मुलांच्या बरोबर जाऊन बसलं की सगळी काम राहते आज काय होत नाही काम काय नाही. ह् कामामध्ये जाणाऱ्या माणसांचा अनेक हाल.
हाल म्हणजे कीन तर जॉब सोडली म्हणत्या काय करू पोरगी मला दमवायला म्हणली.
होय.
सासूत्र म्हणते तुला कामाची एवढी गरज पडल्या व कर घरातलं बघ पुरगी झालं तर इ शिक माझा. ऊसलगच झाले भरगे अजून एक दोन तीन वर्ष होते त म्ह मला काय बाहेर पडता येत नाही ते आणि म्हणजे ते झालं की. त घर घातली म्हण नाही त म्हणज अजून एक चान्स घे झालं म्हण त्या म काही खरं नाही माझं.
होय. घरच्यांच्या डिमांडस वाढतच राहतात. हे कर, ते कर, ते कर, ते कर, ते कर. तिथं काय सुट्टीच नसत्या बाई तर जन्म तसा आहे सगळ्यांच ऐकतच राहण.
नाहीस. तिच्या सासूच कसं झालंय म्हणजे तिला दीर होता मैत्रिणीला पण. पूर आल्यानंतर काहीतरी वाहून गेला, पवाय गेली मस्ती बाधली. त्यामुळे नाही तर मग त्यांचे घरातले सासू म्हण पोरगीला पहिला जप तुझं काम महत्वाच नाही म्हणून तिले भीत्या. असा विषय झाला त्यामुळे मग ते म्हणते काय करू, आणि त्यामुळे त्यांचे डिमांड्स आहेत आता काय नाही म्हणता पण येत नाही म्हण त्या
होय एकच मुलगा एकच मुलगी आहे म्हंटल्यावर एकाला दोन काहीतरी होईल ना तिकडं.
अजून एक होऊ देऊन म्हणयला लागला तण ही तर पहिला मोठी होऊ दे म्हणून गप्प बसल्या आणि तर तिचे सासू, माग लागल्या. हा तिथ एक म्हणजे पिडुन खाल्ल्या, पिडुन खाल्ल्या म्हणजे. सासूला तर म्हणजे. कंट्रोलच होत नाही पोरगी ऐकतच नाही.
आताची मुलं सगळ्यांच ऐकायलंय मी सगळ्यांच की मुलं ऐकना, मुला ऐकनात, मुला ऐकना सगळ्यांच ऐकलं व. सगळी म्हणतात असं. काय करायलात मुलं काय सांगायचं ऐकनच झालेत. काय मला या
ऐकनात म्हणजे, ती म्हणतेे मी हात उचललो तर त पोरगी आमची गप्प तर बसत्या म्हणली. स्वतःच्या बाबाला सुद्धा ऐकेना म्हणली. त्या दिवशी म्हण फोन केलती मला म्हणले. एकच मारली म्हणे डोळ्यातन पाणी झालं म्हणत बाबाची एवढं वाईट मारली म्हण त्या्या आणि आता किती दो अडीच वर्षाची जास्त पण मोठी नाही बघा अडीच म्हणजे. किती लहान आहे सांगा आणि केवढा हात लागला असल म, तिला.
होय आणि बापाच्या डोळ्यात ना पाणी आलं म्हंटल्यावर काय आता.
ती तेच म्हणते. म्हणत्या पोरगी मी हात उचलत म्हणली गप्प तर बसत्या. नवऱ्याला बी कंट्रोल हाईना आणि सासूला बी कंट्रोल होईना. कसं करू म्हणत्या, मी माझ अवघड झाली म्हणत्या. म्हणलं तू एवढी अगाव होतीस म्हण तू जवं आई बाबाला त्रास दिला तेवढ तुझी पोरगी तुला देणार आहे म्हटलं.
होय ते तर आहेच की खरं आमच्या म्हणजे अ आत्ताच्या पिढीपेक्षा त्याच्या अगोदरची पिढी जरा चांगलीच होती. आई बापांना घाबरत होती. आता आम्ही घाबरतोय आमच मिस्टर मला घाबरत्यात. आमचा नंदा अजून आई बाप्पाला घाबरत्यात आणि आत्ताचीच पोर ही असली कसली निघाल्यात.
घाव घाबरत नाहीत चार शब्द वाढवून बोलत्यातय, तसंच होय य लागलंय, आता कसं आम्ही
असं लाड आहे. मोठी आणि आमच्यापैक्षा मोठी ती म्हणणार तुमचाच लाड आहे तुम्हीच लाडावून ठेवलायसा.
होयच की आता सध्या माझ्या आता मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं की नी माझ्या बरोबर ग्रॅज्युएशनला एक मैत्रीण होती थोडं तिझ पण वय भरपूर होतं. पोरगी तिची दहावीला होती यावर्षी म्हणजे झाली तिची दहावी यावर्षी, मग ती तेच म्हणते म्हणली माझी मोठी पुरगी जेवढी ऐकती की नाही म्हणली ते पोरग माझं ऐकत नाही म्हणली पोरगं उलट बोलतं पोरगी त्यामानाने म्हणली ऐकत्या तर. ही पिढु म्हणली शेवटची आमची बघ पोरगीची. झालं म्हणली इथनं पुढं कोण ऐकत नसतय म्हणली आमचं.
होय तसं आहेच खरं तर पोरी ऐकणा झाल्यात पोरीच वाटुळ व्हायला लाल्यात पोरं तरी मा आमच्यात इथं उलटय आमची पोरं शहाणी येतं, पोरं आमचं ऐकत्यात. पोरगी आमच्या आमच्यात कसं, पाच जणात एकच पुरगी ये. त्यामुळं का नाही आमची पुरगी लाडाव लई लाडवलेली ये. तिला काय नाही होय म्हणून पण चालंत नाही आणि कोण म्हणायच्या अगोदरच तिला सगळं येतयं त्यामुळे ती लय लाडाव लाडोबाच आहे आमच्या घरचा.
तेवढं मात्र आहे पोरीला ज्यांच्या घरात पोरी नाहीत की नाही त्यांनाच किंमत असत्या खरं पोरींची खरं सांगते. जिथं पोरी लई आहेत की नाही किमती करत नाहीत.
अगं बाई आमची सासूबाई म्हटली हिला जर पोरगी झाली नाही तर ऑपरेशन करायचं नाही म्हटंली जोपर्यंत पोरगी होतं नाही तोपर्यंत. सगळ्यांनाच पोरग हायत आणि पोरगी नको व्हयं घराला म्हणली. रक्षाबंधनला पोरांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं.
हे बरोबर बोलली सासू त्या मानानं मग चांगली म्हणायची की त्यांच्यात कसं पुरीच व्हाल्यात पोरगी झाल्या मग किती दंगा करत्यात.
अग बाई मला मुलगी होऊ दे म्हणून मला नवस केलंय, आम्ही नवसान मागून घेतल्या आमची पोरगी.
हे भारी झालंय की मग पोर सगळे आजपर्यंत मी तुम्हांला खरं सांगू काय ऐकलेलं पोरांसाठी नवस करतात केवढे नवस करतात बायका, सासवा तर सासवा तर असले असली नवस करत्यात बापरे! म्हणलं, ते आज पहिल्यांदा ऐकालोय तुम्ही म्हणालायसा पोरगीसाठी नवस केलाय भारी आहे की उलटं तुमच्या घरातली.
व्हयं म्हणजे आम माझ्या मोठ्या नंदेला दोन मुलं, छोट्या नंदेला दोन मुलं मला पण लगेच मुलगाच झाला, मग मुलगीच नाही. मग सगळी म्हणायला अगोबाई ह्यांच्यात मुलगाच व्हायलाय मुलगीच नाही, मुलगीच नाही, मग सासूबाई च्या मनात काय आलं काय माहिती मग सासूबाई म्हणली काय पण होऊ दे म्हणली दुसरं राहिल्यावर म्हणली, मुलगा झाला तर ऑपरेशन करून देणार नाही, मुलगी होत नाही तोपर्यंत. मुलगी झाली तर ऑपरेशन करायचं. मग झाली की बाई सगळ्यांनी नवसं केली आमच्यात पोरगी होऊ दे, पोरगी होऊ दे. त्यामुळे लई लाडकी. बहीण रक्षाबंधनला बघायला पाहिजे मोठ्या नंदेचा मुलगा तर का नाही, तिच्याशिवाय राखी बांधून घेत नाही कुणाकडून. जोपर्यंत आम्ही तिच्या त्यांच्या गावाकडे तिथं जात नाही, का त्यांनी इथे येत नाही तोपर्यंत तो कुणाकडनं ओवाळून घेत नाही, का कुणाकडनं राखी बांधून घेत नाही. तिनंच राखी बांधायची त्याला, तिनंच भाऊबीजला ओळायचं. महिनाभर हेज अगोदर गिफ्टच चाललेलं असतय, हाय तर केवढा. आठवीला हाय आता, पण अगोदर लहान असल्यापासून कनाय ती त्यांना हे झालंय, बाऊली आमची बहीण हाय, बाऊली आमची बहीण हाय. आणि दुसऱ्या नंदेची मुलं पण मोठीे आहेत, ती पण अशी काय पण घ्यायचं झालं ना, तर तिज्या आणि तिझ्या असत्याचं बराबरी. कुठला सण म्हणू नका, कुठला पण सण असू दे. प्रत्येक सणाला तिला नवीन ड्रेस हाय.
पाहिजे वो, कसायं माहिती हाय पोरीनचं लाड करणारे एक तर माणसं कमी असतात, आता विकृत माणसं हायत सगळी. ही अशी असलेलं चांगलाय, विकृत म्हणजे लई विकृत हाईत, पोरगी झाली म्हणलं की तिला मार, कुठंतर सोडून ये असली काय तर कराय लागल्यात.
ऐकलं तर वाईट वाटतंय, मी म आमच्यात तसाच विषय चाललेला मुलगी झालीच नाही तर मग
तुम्हांला सांगतो, इन्स्टॉवर मी एक व्हिडिओ बघितला म्हणजे अशी रील आलती, की पुरगी झाल्या म्हण त्यो बाबा, पुरगीचं आपलं पा, आता जन्मलेलं बाळाचं कीवढंस बाळ असतयं सांग. आपल्या हाता एवढं तर असतंय काय. तिज पाय पकडून त्यो कसं पाहिजे तसं, पाहिजे तसं तिला फिरवाय लायलाय इकडून -तिकडून असं काय सांगू ती पुरगी एवढं रडाल्या, पुरगी झालीया म्हणून. असं तेनं केलंय, मी आय जी व्हिडिओ बघून म्हणतोय काढणाऱ्यानं व्हिडिओ एवढा शहाणा हाय, काढलायस तू त्या जागी त्या माणसाला समजवायं होतंस ना. पहिली मुलगी झाली म्हणून तेनं एवढं हे केला.
एक, एका आणि आमच्या इथं तर अशी स्टोरी हाय कणी, एका म्हणजे मैत्री तिला चार मुलीयेतं आणि चार मुली झाल्या तिचं ऑपरेशन झालं नव्हतं. तर तिला पाचव्याच्यानं मुलगी म्हणजे पाचव्याच्यान ती प्रेग्नेंट राहिली, खरं तिनं चेक केलं नाही. ती म्हणंली माह्या नशिबात मुलगी असली तर मुलगी होईल, असंल मुलगा तर होईल मुलगा. म, तिनं असं हे केलं नाही, मुली हायेत म्हणून मुलींना टाकून द्यायचं, तिला मुलींना लांब सोडायचं, त्यांच्याकडं दुर्लक्ष करायचं. असं काही केलं नाहीय तिनं, तिनं खूप छान मुली सांभाळल्यात. मला पण तिचा, तिचा स्वभाव पण आवड मुलींच्या बाबतीत नाही, तर खूप छान असं हे केलं. शिक्षणाच्या बाबतीत कुटं कमी पडत नाही, तुला शिकायचं आहे ना शिक, तुला कराय
पण तुम्हाला खरं सांगु काय शास तर कसं हाय माहितीय काय, जे कुणाच्या घरात पोरी हुत्यात ज्यांन ज्या वट, ज्या माणसानं आजपर्यंत पाप केलं नाही, त्याच्या घरी पोरी होतीत. त्यांचं ऋून फेडायचं नसतय म्हणून, हा ज, ज्यानं पाप केलंय त्यांच्या घरी मुलगा होतो. का, कारण त्यांचं पोरग्याला ते ऋण फेडायच असतय जवढं बाबानं केलेलं असंतं. एवढ काम, हा फेडायचं असतंय त्यामुळे त्यांच्या घरात पोरं व्हत्यातं.
पोरं व्हत्यातं.
त्यांच्या लक्षात येत नाही, उगच कायतरी नाटकी करायचं कायतरी करायचं काय उगस बायकोला हाना मार करायच, असल करून उपयोग नसतय ना.
आणि सर्वात श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ दान हाय, तर ते कन्या दान हाय. ते नशिबवानालाच
हा हे त्यांना कळ, हे त्यांच्या लक्षात येत नाही लवकर.
हा, ज्यांच्याकडून पापं घडलेले नाही ते अशाच्याच घरात मुलगी जलमाला येतीया आणि त्याच मुलीच जे जेवढं जे कौतुक करतील का नाही, तेवढं त्यांच्या घरात समाधान भरभराट असत्या. मुली, मुलीच्यामुळं मुलींच्यामुळं तर संसार आहे. मुलींच्या मुळं सगळं जग आहे, आपण देवींला पाया पडतो मग मुलींना का त्रास देता तुम्ही?
आणि मेन म्हणजे सांगा बरं पोरांचं मला काय म्हणायचं पोरं तुमचं म्हणतात शेवटच्या काळात पाणी पाजतात, ठीक आहे पाणी पाजता पण ते आयुष्यभर सांभाळत्यात का? हे माझा प्रश्न आहे. हा पोरगी एक वेळ कसं, आपला आई बाप आहे म्हणून निघ निदान त्यांच्या हातावर पैसे थोडे जर का व्हयना ठेऊून जाते किती जरी सा सुरवास सास सगळा सासूरवास म्हणजे सासर वाडीतन किती पण जात असला काळ असला तरी. हा ती ठेउन जाते कि नाही सांगा आपल्याकडे निदान दोन त्याच्यातले शंभर रुपये तरी ती आई बापाच्या हातावर ठेवून जाती का नाही हे माणसांना कळत नाही. पोरगं पायजे पोरगं पायजे करत्यात खरंच आहे.
तर तसंच आहे ज जगात स म्हणजे नुसतं झालंय की मुलगी आणि मुलगांना सामान वागणू द्यायची खरे हे थोड्याच घरात चाललाय मुली आणि मुलांना समान वागणूक द्यायचची. अजून बऱ्याच ठिकाणी लोकांचे विचार मागासलेलेत, त्यांनी दोघांच्यात भेदभाव करतात. आज मुली कुठं पोचल्यात, विमान चालवायला लागल्यात मुली, मंगळावर जाऊन आल्या. तरी पण हे असल्या विचाराची माणसं जगात आहेत.
मग दुनिया आपली तशीच आहे वो काय करायचं, पोरींची जास्त हे नसते.
किंमतच नसते, आप मुलगील मुली शिकून वडिलांचं आणि आईचं नाव असं लौकिक करायला लागल्यात, यांना त्यां त्यांनी अभिमानान ज राहायलाच म्हणजे अभिमान वाटावा असं वागायल्यात तरी मुलं करत्या त काय मुलं करतच नाहीत. आणि केला तर एक शंभरातला दाहातला एखांदा. आई कामावरन येईपर्यंत मुलगी लुटून काढून भांडे मांडून घर स्वच्छ करून जितल्या ति तर शाळेतनं येऊन करत्या. मुलगा पाणी जेवायला बसला तर पाणी पाहायला मम्मीला मागतंय मम्मे पाणी दे मम्मे पाणी दे. त्याचा रट्टा चालूच असतोय, ते पण त्या मुलीन वाढून द्यायचं.